हॅ
हा हॅलो
लाला का आहे
लय बारीक आवाज यायलाय
अ काश
होय होय जरा रेंजला की
हा ला काय
हा हा हा हा
काय करलाय चिवली आहे कि तो चिवलीस कर आहे
हा जेवलो की काय पाऊस पडायला काी नाही तुमच्या इकडं
नाही आता जरा म्हणजे तेवढं काल रात्री पडलता आता जर कम आलात पा
कमी आलाय आमच्या इकडं हा आहे पाऊस आज जरा सारखा आहे झिरमाट.
होय मग आज ते लय पड आलाय काय?
अ नाही थांबून थांबून आहे पाऊस. बारीक मोठा असा पडला एकसारखा नाही.
हा मगस आहे बारीक मोठ आहे हा
आ हा आता हाय जरा कमी
होय होय मग या पावसात कसं माणसं आजारी पडाल्यात नाही पाऊस जराऊन जरा पाऊस आहे. तुमच्या इकडं काय साथ आल्या का नाही तापाची ते?
नाही म्हणजे असं जास्त कर नाही. अ कस आता पाणी पण गड गडव आलंय ना. हॅलो हा म ते पाण्यामु पाण्यामुळ कस हे पाण्यामुळ आपलं सगळ्या तब्येतून बिघड आल्या ना.
होय पाण्यामुं पण आणि तेऊन पावसामुं आमच्या इथ सर्दी, खोकला ह्याची सात आली.
बशला ह
म्हजे घरात कोणाला झालंय काय?
घरात आमच्या मिस्टरस मी झालं अगोदर ताप येन‌ आला. कवर झालं तोपर्यंत केस मी आजारी पडलो. म मी हॅलपडे अ छोटा मुलगा आजारी पडला.
हा
त्या मुलग्याला जरा सुरुवात ह्याची सर्दी खोक
दवाखच घेलता काय नाय?
दवाखान्याला आहे की बाबा सारखं आता दवाखान्याच पण आता रेट वाढल्यात
किती रुपयांचा झालं इंजेकशन?
इंजेक्शन ला एकशे तीस रुपये झाले अगोदर ऐंशी रुपये होत. आता इंजेक्शन परत गोळ्या म्हणजे दीडशे रुपये लागालय.
तनिक जास्त झालं कि पैसे
होय जास्त पैसे झाले मग
बघा दवाखान्यात जायचं काय नाही?
दवाखान्यात जायलाच पाहिजे आधी. ना
बघा तुम्ही फिरायला ते गेलता ग नाही?
गेलतो की आता धबधबा नाही बाबा अजून काय नाही आता नाही गेलं बघायला आणि जरा पाऊस पडाला की जायच.
आता पावसा जास्त आता झाला की आता एवढंच पडनार नाही पाऊस. शक्यतो वर शक्यत कर आता का चालूये पावसा पाऊस काय पडणार नाही
हा चालत की थोड्या हा रेंजला थोड जरा ये आवाज कमी आलाय
हे कसं झालंय आता रेजी प्रॉब्लेम आलाय ना
हा हा
त्यामुळ असं व्हालंय ना
हम्म हम्
हा बाकी सगळी बाकी बाकी सगळी बरी आहे ना
येतय आहेताच सगळे बर आहेत तिकडं बरे आहेत काय सगळे
हो आहेततयतय
हा हा मम्मी पप्पा आम्ही आ
कवा ह
आता कुठं पावसाळ्यात आता आमची कामं त चालूय शेतातली हम्म
आता काय शेताकडे पाणी आलेय काय
शेतात पाणी येतय की आता तरणा पाऊस संपत आलाय आता म ताऱ्या पावसाला पुर येणार म्हणून सांगायल्यात सगळे जण
हा मग मग आता मग अजून काय लावाय नाही का
ह आत्ता आमचं कसं नदीकडेला राहण आहे पाणी येेते हा त्यामु आम्ही नाही आता लावायच्या कि शेंगा
काय कसल्या शेंगा
भुईमुगाच्या
व तरी मग सीझन ला पैसे देले मिळत सार की
हय शेंगाव आहे आम्ही घरात
हा